हॅलो,
हॅलो,
हा बोला की.
हा बोला की, तेच की मी पण कणी मिशोवरन आता परवाच मागवलाय. चोवीस तारखेपर्यंत येईल माझं पण मेकअप बॉक्स.
व्हय.
व्हय आत, तरी बी चांगली कि रेंज पण रेंज पण एवढी जास्त नाही चांगले. असं अडीचशे, तीनशे शे आणि सगळे स्प्रे हाय को कोम कॉम्पॅक्ट पावडर हाय, मॉइस्चरायझर हाय. सगळं आहे त्यात. हो एका पॅक
चांगलं आहे कि म. हा मग ते आपण बाहेर सगळं असं वेगवेगळं घेऊ शकत नाही ना, ते इथ बरबर आहे.
हा आणि कसं, बाहेर पण कसं य अ कोंबोच आहेत क मी दुकानात पण चौकशी केली. खरे चार पाचशे रुपये किंमत आहे. मग हे आपल्याला अडीचशे तीनशे रुपये भ भेटून जाते.
भेटतय. चांगलंच आहे. किती फरक पडतोय ना पण.
होय होय भरपूर फरक पडतो. आणि अप पलं काय जाणं येणं पण वाचतं. नुसत घर बसल्या ऑनलाईन
व्हय.
होय.
हं.
मग, आणि चप्पल पण शूज वगैरे पण आहेत भरप पूर व्हरायटी आहेत. आता तर सेल परवा सेल निघलेला त्यांचा.
हा हा.
सेलमध्ये पण सेलमध्ये पण छान काढलेली त्यांनी
आणि ते एक एकदा ऑफ पण असतात ना त्याचे
काय ते?
एक दिवस ऑफर वगैरे पण असतात ना.
तेच की सेल असतो, त्यांचा सेल असतो, त्यांचा मंथचा मग त्याच्यात सेव्ह साठ टक्के ऑफ सहा टक्के ऑफ, असं काही तर असतय त्यांच
आसतय हा.
आ तेव्हा पण खरेदी केली क नी, तेव्हा पण स्वस्तच भेटतय सात टक्के ऑफ ऑफर असते नी त्यांची मग ते ऑफरनुसार लावलेले असत्यात सगळे, ते पण बरं पडतं आओ घ्यायला आपल्याला
कश्या आहात? निवांत.
कोण आता दुकानात चाललय, ज्वेलरी तरी ज्वेलरी तरी आम्ही आता ज्वेलरी पण मध्ये मागवलीया ज्वेलरी पण छान आलीया सेट हारांचे सेट तीन चारशे रुपयला
होय ते कुठतंर बाहेर फंक्शन वगैरे असेल तर छान वाटतय हा तस, सेट घालायला मोठ्या फंक्शनला, लग्नाला वगैरे काई
हा आणि मग खरं चांगले आलेत, ते पण प्रोडक्ट
हा हा.
आम.
इथ ऑनलाईनचे प्रोडक्ट युज करतायत भरपूर
भरपूर ड्रेस तर भरपूर मागवल्यात परवाच मागवलाय ड्रेस पण ड्रेस हाय फक्त फ्रॉक छानच हाय.
हुं.
आणि कोण आता जातय दुकानात? कोण जात नाही आता पहिल्यासारखं? काय सगळं सग मिशो वर उपलब्ध हाईत.
उपलब्ध पण आहे आणि बाहेर जे तुम्ही रे
हो का?
नाही बाहेर साड्यांची किमतीत आपण एक कमी करायला गेलो, पन्नास शंभर करतात आणि ते त्या किंमतीला येतय आपल्याला शेवटी हाय त्या
ते होय. इथ साड्या पण साड्या पण सोस्त आहेत ओ, चांगल्या आहेत आणि कसं आपल्याला फक्त कसं आणि कसं आता त्या रेटपर्यंत तेवढं तीच साडी येतीया आता दुसरं काय येणार आहे ते पण जेवढं म्हणतो का नाही? तर त्या रेटपर्यंत ते जेवढं पॉसिबल आहे तेवढं त्यांनी देतात.
तेच म्हण
आणि उलट बरच की आहे, आपल्याला आता पास पाचशे आग पार्टी वेअर नेटेड साड्या तेन पाचशे, सहाशे रुपये. तेला कसल्या भारी भारी हाइत बर ऑनलाईन आता, होय होय ऑनलाईन तर कसल्या भारी भारी आहेत?
व्हय परवा एक खरेदी करायला गेलते, साडी आणि ती ऑनलाईन बघितली नव्हती आणि ती तिथून घेऊन आलो, आम्ही चारशे साडेचारशे रुपयेला नी ऑनलाईन बघतोय तर काय? ऑनलाईन ला बघितलं तर ती, दो तीनशे काय तर अडीचशे रुपयेलाच होती आओ
मग आपल्याला तस आणि तसं बघायच गेलं क नी त्यांना पण स्वस्तच पडतंय, इथ आणायचं मग त्यांनी ते सगळं खर्च तेचं काढणार आणि हे ते सगळं मग त्यात प्राईज जीएसटी सगळं ते लागू करतात त्यात ते आपल्याला ऑनलाईन कणी कसं डायरेक्ट देतात क नाही
मिळतेस हा पडते मग ते बघितल्यानंतर मग आणि म्हणलं अरे बापरे म्हणलं शंभर रुपये जरी वाचले असते ते बघितलं असता अगोदर सेम साडी सेम कलर फक्त रेंज मध्ये किती फरक पडला आणि तिथं कमी केले पन्नास साठ रुपये तेवढंच दुकानात कमी करत नाहीत ना जास्त
हम्म
हम्म मत
आता कानातले पण बघायला लागले मी बघूत कानातलं घ्यायचे झुमके झुमके पण छान आहेत कानात लाऊ काय शंभर दीडशे पर्यंत आहेत
बा असं हेच वापरताय का असं रेग्युलर काय
नाही फंक्शनलाच की फंक्शनलाच की मोठे झुमके साडीवर घालायसाठी तेन
हा हा हा हा हम्
आपण काटापदराची साडी ते नेसतो का काटपदर साडीवर तेन हा झुमके घालतो ना मोठे हा हा तशा टाईप मध्ये ते पण छान आलेयत अवो डिझाईन तर असले भारी आल्यात
हम ब
आणि आता खर सोन्याच असलं तरी पण कुठं आपण बाहेर जातानाच
आणि आता कसं झालंय ना सोन्याचं कोण घालायचं बघतच नाही ते काही एकच डिझाईन असते
होय हे कसं झुमके सगळ्या प्रकारचे परत झुमके त्याच्यासोबत वेल पण घालू शकतोय नाई तेे हेची जास्त मोत्यांचे मणीचे ते घालू शकतोय वेगळ वेगळ आणि कलर असल तर कलर ची घालू शकतो अस पण नाही एकच असते आपल्याकडे व्हरायटी भरपूर असत्या
भरपूर अस्त्यात होय
मी पण ट्राय केलं बघू आता झुमके बघू कधी मागवायचे
हम्म चांगले असतात एक एक होय आणि ते का - इयर रिंगचे सेट पण असतात बघा ते पण चांगले असतात ते पूर्ण अस स्टड म्हणून मिळतात ते
हा हा हा
भरपूर छान असतात ते पण शंभर दीडशे रुपयेलाच खर मस्त येतात
हम् हम्
रेग्युलर साठीचे
हा मग मी पण रेग्युलर साठी पण वापर बघितले आणि काठ- काठ पदरच्या साडीवर पण ते मोत्यांचे वगैरे आहेत कि नवीन आलेले हा तश्यामध्ये- पण बघायले बघू -
हा ते पण छान आलंय ना वर- तिथे कानाच्या तिथे घालायला ते वरन असत ते बुगडी-
हा हा ते पण ते पण आले ते सगळ्या प्रकारचे आपण जे सोन्या सोन्यामध्ये जे घाल तो तसच सेम खोटं झुमके ते सगळं आले त्यामध्ये सगळं आले व्हरायटी आता-
हम्म चांगले असतात पण ते
आणि नाही आता आता आम्हाला माहित झालंय कणी आम्ही आता रिअल इमेजेस बघितल्याशिवाय कधीच- खरेदी करायची नाही ऑनलाईन - घेतलेले असतात त्यांचे पॉईंट असतात की चार पॉईंट देत- त्यात पाच पॉईंट देतात मग ते पॉईंट बघूनच घ्यायचं म्हणजे कसं आपल्याला पण बरं पडतये आणि- खाली दिलेलं असंते नाही मेन्शन केलेलं असं तिने हे प्रॉडक्ट चांगलं आलं नाही- हे प्रोडक्ट चांगला आलाय क्वालिटी गुड हाय हे बघूनच आपण- आपण पण मग खरेदी करायची कस आपल्याला पण मग बरं पडते नाही तर मग आपण न वाचता आपण प्रोडक्ट- खरेदी केलं की परत आपल्याला ते तसच त तोड तुटलेलं- मोडलेल असं आलं कि मग आणि ते परत करायला लागत नही त्यापेक्षा वाचुन ते- सगळं हे करून मग घेतलं की कसं बरं पडतं आपल्याला-
हा... हा.. हा... मी पण तसच मागवते आता थोडं दिवस झालं मग काय मागवलेल नाही. नाही माझ्या मुलासाठी तर ते- हे मा.., ऑनलाईन चप्पल मागवा परत ते लहान मुलांचे भरपूर असतात. त्याच्यावरती सगळ मिळते, ती बॅग पण आम्ही मागवली.
बहिणीने तर... टेंट हाऊस असते कि ते लहान मुलांसाठी- ते झोपायचं घर ते बसायचं वगैरे हा ते मागवलं बघा ते पण छान आलय ऑनलाईन.
छान ह मी तर मुलग्याला ती बॅग नसते का कांगारू- ती त्याच्यावरून मागवली फ... क्त अडीचशे रुपये ला इतकी सुंदर आली ना आणि क्वालिटी पण चांगली- पाऊस चालुये
हा म तसं पाहिजे क्वालिटी ते छान पाहिजेल ओ नाही तर मग कस- त खराब आल की मग आपल्याला पण वाटत एवढे पैसे घालून मग काय हे करायचं मग-
तुलाय असं वाटत हो...
होय.... चांगलं आलं की कसं आपल्याला पण बरं पडतं नाही-
पङतं हो...
नाही क्वालिटी बी चांगली आली कि मग आपण मग नाही क्वालिटी... ती चांगली आली नाही कि मग आणि परत करा मग तेला ते आणि परत हे- त्याच्यापेक्षा मग एकदाच प्रोडक्ट सरळ बघून सगळं- त्याचे पॉईंट बघून किती पॉईंट ला चार पॉईंट ला घेतले का- पाच पॉईंटला आहे की असं बघून घेतलं की नाही बरं पडते आपल्याला पण.
हम्...
एकदा दोन एक दोन तीन वेळा आपण ते प्रोडक्ट बघायचं आणि मगच घ्यायचं. असं डायरेक्ट आपण घेतलं की मग आपल्याला खराब लागते ना एक एकदा ते-
काणी वेगवेगळे असतात सगळीकडे असतात ना बघितलाय हम्म
होय होय...
सेम प्राईज असते काही ठिकाणी वेगवेगळे असते कमी असते कुठे जास्त असते.
हो हो नाही कमी प्राईजचे असते की नाही कधीपण बघायचं कमी प्राईजचं असते की नाही जरा ते हल. क असतय क्वालिटीला हा इश्यू पण आणि मग ते रिटर्न करायचे चान्सेस जास्त असतात आपले.
ते खाली लिहिलेलेच असते पणं ते घेतलेले सांगतेच
हा तेच की त्यांनी कॅप्शन ला दिलेलं असते ना हे प्रोडक्ट असा आले घेऊ नकासा. चांगलं आल नाही. असं आलेलं असतय नाही मग ते वाचूनच घेतलेलं कधी पण चांगलं आणि रिअल इमेज बघित बघितल्याशिवाय घेऊच नाही कधी पण.
हम्
ह
तेच म्हणलं ऑनलाईन शॉपिंग आता हल्ली खूपच वाढले सगळे करतात कोण नाही असं नाहीचंय.
होय होय नाही आपल्या पण- आणि प्रोडक्ट पण चांगले आलेत ओ आता त्यांच पहिल्याची सार पहिल्याची जी क्वालिटी होती की नाही- त्यात इतका बदल केलाय की नाही त्यांनी असं सगळ्यांना वाटते की ऑनलाईनच इमेजेस आणि त्यांचं ते सर्विस पण आता एवढी छान आहे की नाही- रिटर्न करायची परत कॅश आपली जर रिटर्न केलो तर कॅश आपल्या खात्यापर्यंत कस पोहोचवायचं सगळं सगळी सिस्टीम केल्या त्यांनी. त्याच्यामुळे आपल्याला सोयीस्कर झाले.
होय.
व्यवस्थित येतात हं खर काय वाग तर
हां. नंतर आपल्याला पण सोपं झालंय. होय.
चांगले येतात.
हम.
हुं.
चालतय ठेऊ काय मग?
हां हां बर बर चालेल.